हॅलो जा
मला काय हा फोन फोन वर बोलायचा.
काय म्हणलं?
आओ तुमचा टास्क झाला का, फोनवर बोलायचा?
बोलायचा माझा नही झाला, माझे चान्स खतम होऊन गेले, मी केला पण काही कोणी उचलाच नही मग काग मी नहीं एवढं हे नही केलं, कारण ते दहा मिनटं बोलावं लागतं, त्याच्यावर.
हा का? नहि पहिले तुमकरायच ना साधा सांगायच मस ला ला ते काय पा ते ना ना वाटत.
हो केल्ता मी फोन पण, देना मम्मी. हां, साधा फोन ये ना.
हा हं.
एन तणा, कुडय आता?
दुकानाते ना.
ह् कुडय? तिथ लावेल ना, तर लावेल ना. अ हं, ते कुठं? ह्म, काय करू रायल्या? कुडय आता ईदचे ये का?
हा काठशेवरला, चांगला
हो का, गेल नही, हा आलं चांगलं आलं, गेलं नही घरी?
नही ना.
बोला तुम्ही त्यांना,
लू हो, ब्लाऊज शीऊन ना, पण मटलं बसल्या-बसल्या कराव तिड.
हो का, बरय बसल्या-बसल्या काम करुन घ्यायचं सगळ. मा त याच्या पुढ जातच नही ओ, माझ पण ते फ्रेंड फोन झालं. फोण अ फ्रेंड, त्याच्या पुुढ जाऊच नही राहिल.
वीणा कारन नही पुढं नही जाते, मी भरपूर वेळेस ट्राय केलं, मी पुढच तुमच फोन इन फ्रेंड चालू, त्याच्या पुढं मी भरपूर भरल, सर्वे भरपूर. पाच सहा सर्वे ते, ए आय चे. सावधानी, ऑनलाईन साट -ऑनलाईन शॉपिंगमध्ये त्याच्यामध्ये भरपूर ये, ते सगळं भरलं मी. तेच त्याच्या पुढ मेन टास्क नही येते, मेन म्हणजे, ज्याला पेमेंट येना, तो टास्क नहीं येते, कारण आता पेमेंट भरपूर म्हणता त्या पुढे बरोबरे, पुढच्या टास्कला ये ना, पेमेंट भरपूर ये, त्या शी त्या ह्या नव्हत्या सांगत च्याते, हॅलो? हॅलो? हॅलो? काय? हॅलो?
हो
हां काय म्हणल्या? आवाज नही येते तुमचा.
हो
हॅलो? आवाज येतोय का? आ? आवाज नहीं येते, आवाज गु तु राहिला ओ,
प्रॉब्लेम वाटतो मग.
हा रेनच नाही मी बाहेरच बसलेली हो. झाला झाला चाले स्वयपाक तयारी हा.
वाटतं.
हा फोन पाहाचा ना मग घरी आले वॉटर बस. असले सगळे म आता काय आता शाळजूनपर त त्या मग घरी आल्यायला लागतो ना.
ताई बगान फोन मगाच दघवत होत पोरन.
नाही नाही फोन म्हणजे असत नाही का पूर एवढे. म पाहिला राहातच कुठे फोन घरी.
दिवर बाहेर आले जर शिक पाहते आपल्या अर्धा घंटा बर त्याच्या पणी झालं मग. पाहिलं वरती काय फोन पाहायला फोन रातनी पहिली गोष्ट तु,
हा का?
कर बंद.
काही जणांचे थांबलेले ए- एवढ्या. खेव बऱ्याच जणीन पुढं केलं पण नाही कंप्लीट.
पुढं केलं जात ते पुढं पण मग ते टायमवर नाही केलं आपण त्याच्यामुळे ते आपला प्रॉब्लेम येऊ राहिला आता.
जयना पुढं वेळेवर केलं का? त्यांना आता तेश अर्चंटही नव्हते म्हणत का मला आता सात हजव पेमेंट पडणार म्हणते.
हा आणि त्यांना फोन पण ज्यांच टाग झाले त्यांना फोन पण लागत नाही.
हम्म तेचना. येईल ना आता काय माहिती आता नवीन टास्क कधी येईल बघू आता. याला लई फोन लागते काय हो चालेल करते मी नक्की तुला. हो करते मी एक चान्स आहे माझ्याकडे करीन मग मी.
हा.
चालेल ठेवू का?
हा.